हॅलो?
हा बोला काय करताय? काय आता जेवण स्वयंपाकची तयारी हा हा हा हा
तुमचं? आमच पण करायची हाय अजून थोड्या वेळाने
हा.
हा झालं का चहापाणी वगैरे?
चहा झाला. हम्म आता जरा बसले काय तर करायचं काय करायचं? विचार करते.
बरं काय करणार स्पेशल आज मग?
काय करायचं तर लहान मुलं आहेत काय तर खिचडी वगैरे करायची म्हणते
हा मुलांना सपकच लागत असेल असं.
होय सपकच की नाही अजून दोघं लहान आहेत. दोन मोठे जरा मग ते सगळ्यांना सपकच करते.
हा हा.
हम्म.
अजून मग बाकी? मग तुम्हाला वेगळं स्वयंपाक कराव लागेल.
हा आमच्यासाठी काय थोडं सकाळचं असतंय मुलांना करणार हम्म.. हम्म मग काय? दहावीतली कोण फ्रेंड वगैरे कोण? भेटतात काय?
नाही आता मध्ये लग्न झाल्यामु इकडं नाही येत कोण पण बाहेर गेल्यानंतर भेटतात.
हम् ह् तुम्हाला कोणता सब्जेक्ट आवडायचा?
मला मराठी.
हा हा हा.
हम् हम. म्हणजे मातृभाषा असल्यामुळे ते आपल्याला इझी जातय ना थोडं
होय होय. हम् मला गणित आवडत होतं गणित एकदम सोपं जाते.
हा. मग घरी पण म्हणजे शिक शिकवायला पण बंर पडतंय मग गणित वगैरे मुलांना.
हा मग आता माझा मुलगा पण तसच कि एक्सपर्ट आहे गणितात तो पण तो माझ्यापेक्षा फास्ट झाला आता, हा मला माझ्या भावाला गणित माज्या भावाच पण एकदम चांगल होत तसंच माझं आणि माज्या त्या्मुळे माझ्या मोठ्या मुलाच तर आहे, अजून छोट्याच काय सांगता येत नाही.
हा. नाही नाही एकदा म्हणजे ते अनुवांशिक गुण उतरते ना तसे होत असते तस हम् बाकी काय म्हणतात सासू सुबाय वगैरे?
सासूबाई ठीक आहेत. जरा स्ट्रिक्ट आहेत, आता गावी गेलेतं जॉईंट फॅमिली जॉईंट फॅमिली मध्ये खूप हे असत
स्ट्रिक्ट आहेत का भरपूर?
भरपूरच पिटतात.
हा हा म्हणजे वेळेवर झालं पाहिजे का सगळं.
सगळं वेळेवर पाहिजे होय घर स्वच्छ पाहिजे.
हा येतात का म्हणजे ते करायला? ते पण हातभार लावतात का करायला?
जास्त काय नाही लावत कधीतरी त्यांना आमच्या मिस्टरांना वगैरे कधीतरी एखादा त्यांच्या त्यांनी केलेलंच आवडत ना मग त्यांनीच करायची. आम्ही केलं की आमचे चव लागत नाय. म्हणजे कधीतरी को रोज आम्हीच करते रेग्युलर पण आज आई तू केलेला शिरा पाहिजे. आज तू बनवलेलं हे पाहिजे असं. कधीतरी एकदा करतात रोज नाही काय माहिती? आम्ही रोज करतय आमच चव लागत नाही. आम्हाला पण तेवढीच रेस्ट हा आम्हाला पण काय ते तेवढंच बरं आम्ही पण हा आ तुम्ही छान करताय छान कर
फुगवताय का तुम्ही सासूबाईंना.?
काय करायचं त्यांना पण आमचं खाऊन कंटाला आलेला असत. आणि त्या कधीतरी करायला जातात काहीतरी आगावपणा काहीतरी स सांडा सांडी काहीतरी गोंधळूनच जातात. सवय मोडलेली असते ना आता हम्म.
मग त्यामुळे सगळं मग प करतात का पण.
हा करतात. अजून काय असं जास्त वय झालं नाही त्यामुळे जम अजून त्यांना फक्त गोंधळतात जरा.
हा हा सुना सुनांना बघून गोंधळत.
नाही आम्ही त्यांना बघून गोधळते असा दरार आहे त्यांचा. होय सासरे. काय नाही एकदम शांत आहेत त्यांचं कायच नसतय.
हा हा आमची सासू सासरे दोनही शांत आहेत काय नाही आमचं. उलट करतात ते. हा..
मग आता गावी गेलेत का दोघं.?
नणंदेच्या घरी.
हा हा हा जरा शांत वाटत असल घर तुम्हाला. का नाही.? रिकामा ऑडिओ सगळ्या
रिकामा ऑडिओ जाऊ पण आता तर मुलांना घेऊन खाली गेल्या. नाही बसले घरात.
हा हा नाही सर असं प्रॉब्लेम हे असे असतेच एकीकडे सगळीकडून. मग बहिणी वगैरे किती तुम्हाला.?
बहीण नाही मला मला भाऊच आहे फक्त.
एक. का?
एक भाऊ आहे हा दोघच आहे भाऊ आणि बहीण मी.
हा हा.
हम्म तो पुण्यात असतोय.
बर.
हम्म.
ह हा कसं करत खिचडी मला एक बहीण अजून एक. अनेक भाऊ आहे आम्ही दोघी न एक भाऊ.
हा हा.
हा सोलापूरमध्येध्ये येतो एमबी ए करतोय आता. हा बहिणीचच लग्न झालं मोठे. माझ्यापेक्षा हा.
मग काय खिचडी कस करणार.
खिचडी मुगा मुग मऊ त इंद्रायणी तांदूळ आहेत आहेत आमचे. मुगा जरा मुगाची डाळ जरा तुरा तूर डाळ.
हा.
स्वछ घ्याय आणि आ ल पेस्ट घालून मिरची. पाहिजे तर मिरची घालून हिंग जरा घालून फोडणी द्यायची.
बरं.
जरा धुून भाजून त्यात पाणी घालून शिजवून घेते कुकरला.
हा असं करत असाल ना मुलांना. ह मिरच्या वगैरे टाकत का
मिरची एखादीच टाकते आता हा आलं लसूण पेस्ट आणि मिरची हम्म मुगा चिडा तुरी चिडा
हा मूग डाळ घातल्यामुळे छान होती खिचडी
होय मुगडा आहे होस
हा तूप वगैरे आवडतय का
हा वरून घेता कि हम्म तूप घे खाताना गरम गरम तूपच ती गरमच चांगली लागते
गरमच छान लागते थंड झाल्या नाही चांगले वाटते मग काय उद्या सोभेत
उद्याचा उद्या नाश्ता करायचाय होय आता उद्या इडली करणार आहे भिजत घातल्या आता रात्री तांदळ भ हा सकाळी भ घातले तांदू आणि उडदाची डा
बर
आता संध्याकाळी बारीक करणार सकाळी जरा भात भात तर बारीक करून घालते म्हणजे छान होत थुकतात हम्म पहे हा पोहे पण चालते
हा हा मला इडलीच नाही आवडत हा डोसा आहे नाहीच आवडत
मग काय आवडतंय म पिठ पोहे
उपी उओपीट नाही आवडत पोहे आवडते अजून पण इडली डोसा नाही आवडत पुरी भाजी मिसळ तुमच्याकड मिसळ वगैरे स्पेशल असेल की तिकड
मचे तेसे
हा हा मस्त लागते इकडची ग आलते ना मी कोल्हापूरला एकदा आलते मी कोल्हापूरला मुलांची ट्रिप वगैरे घेऊन आलतो
हा हा
आणि एकदा शिक्षक म्हणून हो हो खाल् ना एकदा शिक्षक मिळून आल तू सगळे महालक्ष्मीला नाही ना वहेज
हे जच ह मी पण व्हेजच आहे व्हेज म्हणजे असं जास्त अंडीी फक्त खाते
ते कुठलं वेळ झाला
अंड वजय
ह अजून ते हेच ठरलंच नाही ते व्हेज आहे की नॉन व्हेज
ह
प्युअर वेज
प्युअर व्हेज नाही आता घरी आमच सगळंच बनते ना हम् हम हम् बनवते सगळं बनवाय लागतेच
हा म्हणजे पहिला लग्न झाल्यावर शिकात की स्वयंपाक आधीपासून येत होता
आधीपासून फक्त चपाात एवढं येत नव्हतं लग्न झाल्यानंतरच शिकल मी आधी कुठं काय करत नव्हतो यायचं कॉलेज करायचं हा अभ्यास करायच तेवढंच कधी किचन मध्ये जाऊन पण होयत नव्हतं
नाही नाही मग हे काय म्हणते तला माहेरी तिथंच आहे का जवळ माहेर वगैरे दोन्ही असासर माहेर हा-हा स्वयंपाक करताय का खोकला लागलाय?
नाही खोकला एकदम ठसका आला स्वयंपाक नाही अजून
सात वाजता का खेळायला जातेत ना मुलं बाहेर
होय गेलेत आता
हा- हा..
अभ्यास हा मोठ्याचा झाला अभ्यास तो चारलाच येतोय हम्म आल्यानंतर आता सहा ते सहा वाजेप नाही नऊ ते चार
बर इंग्लिश मिडीयम आहे
् मी आता ऑलिम्पियड ला घातलंय अकॅडमीला सेमी इंग्लिश होत हम्म सेमी इंग्लिश आहे.
मग लवकर सुटतय तरी आणि लवकर भरतय हे नऊ वाजता अकरा ते पाच पण परवडतय मुलांना हे नऊ ते चार म्हणलं तर सकाळी तर लवकरच उठायचं
होय लवकर उठून ते ऑलिमपियाडच त्यांच टायमिंग वेगळाय, होय हम्म तीनलाच सुटतय त्यांची पण तीन ते चार तिथ काही तरी अभ्यास करून घेतात म्हणे
हा -हा -हा होमवर्क वगैरे करून घेतात का?
त्या घेतात
हा-हा.. अजून काय म्हणतात बाकीचे गेलेत का बाहेर कुठे?
हा बाकीचे बाहेर आता मिस्टर काय अ-ऑ-कामावरच गेलेत ते रात्री बाराला येतात हम्म.. होय, अकराला त्यांची शिफ्ट असते दोन ला गेलेत हा तीन ला गेलेत दोन ला घरात इथुन जायला लागतय हम्म तीन ला पोहोचतात हा लांब आहे नाही -नाही गाडीच की
कारण एक बस वगैरे येतच नाही अ
हम्म, नाही त्यांची बस नाहीय टू व्हीलर घेऊनच गेलेत हा..
हा..
मग ते रात्री अकराला ऑफिस सुठलं की इथ यायला बारा वाजतात. डब्बा घेऊन गेलेत
झोपवत नाही काय नाही हे तीन शिफ्ट असल्यावर आता बघायचं सकाळचं काय -काय आहे त्यानुसार आहेत पोळ्या भरपूर
हम्म- हम्म
हम्म
चालतय
हा- हा चालतय
हा.
ह हॅलो
हा कट करा ना
हा -हा